हो नमस्कार हा हा कशायस
मजेत तू कशी ये?
मजेत मी पण मजेत ये.
आपण आज अ आरोग्याविषयीच बोलूया हूं
हो.
अ काय सांगणार त्याच्याबद्दल थोडी माहिती तू सांग बाकी मग मी सांगते.
आरोग्यामध्ये आता आरोग्य म्हणजे एक हेल्थ ये, ती म्हणजे केवळ रोगांचा अभाव नसून शारीरिक मानसिक अ पूर्ण नाहीका असं तंदुरुस्त पाहिजे माणूस
हम्म
आणि निरोगी जीवन जगण्यासाठी नियमित व्यायाम नियमित आहार पुरेशी झोप आणि ताणतणाव नियंत्रित केले तर आरो की आपलं हे चांगलं राहू शकत नाही का?
हम् हं
अजून त्याच्यामध्ये अं अस आपल्या आरोग्याच्या आहारामध्ये अं आहारात हिरव्या पालेभाज्या फळे प्र परत फळ्यांनंतर झालं अ अ या फळे आपल्या वालं परत पालेभाज्यामध्ये पालकाची भाजी मेथीची भाजी ह्या पाय हा यांचा समावेश पाहिजे आणि आरोग्य नीट राहण्यापेक्षा किमान सकाळी दरवज उठून लवकर तीस मिनिटे चालणे, योगा करणे, प्राणायाम करणे. परत अ पाणी स्वच्छ ये पाणी पोटभर पिणे म दिवसातून पाच ते दहा लिटर पर्यंत परत झाल अ हात वगैरे स्वच्छ करणे.
बरोबर.
हॅलो
हा हा बोल ना
हा असं म्हणजे आरोग्य याच्यामुळे आपलं नीट राहू शकता ना.
हा तेच आधी कसं होतं आधी बघ आता अ प्रदूषणच प्रमाण कमी होतं. त्याच्यामुळे जमीन ही एकदम अ सुपीक होतीय ना. त्याच्यामुळे पालेभाज्या किंवा मग इतर जे अ फळभाज्या अ फळ झाले भाज्या झाल्या अ कड धान्य झाले हे एकदम,,, म्हणजे हायब्र्रीड नव्हतं तेव्हा. सगळे एकदम, प्युअर होत. शुद्ध होत एकदम, त्यात कसलं... हे नव्हतं म्हणजे फवारणी नव्हती औषधाची. जी किंवा काही असं एकदम नैसर्गिकरित्या ते वाढत असायचे. मग ते जे अन्न अ... शरीरासाठी लागायचं तर ते अ... म. त्याच्यामुळे ना आरोग्य चांगलं राहायच. लोकांचं आता काय झालंय की, पटकशी त्वरित कसं काय पीक िक आता एखाद फळ झालं. त्याच्यामध्ये इंजेक्शन सोडतात बग तर ते इंजेक्शन सोडल्यामुळे काय होत त्या आपल्या शरीराला पण त्याची हानी होते ना आपण आपल्याला दिसत ते कि एखादा फळ लाल आहे किंवा म खूप मोठं आहे म्हणजे हे पूर्ण पिकलेलं आहे असं आपल्याला वाटतं पण म ते इंजेक्शन द्वारे किंवा हे रासायनिक खत हे ते वापरून ते. तयार केलेले असतात त्याच्यामुळे आपल्या आरोग्याला त्या गोष्टींपासून पण खूप हानी होत चाललेली तेच मग ते कस काय काहीतरी आजार त्याच्यामुळ पसरणारच शंभर टक्के. पूर्वीचे लोक कसं शेतातून तोडून आणायचं. आणि पट कशी करायचं असं होतं पण आता तसं नाही आता हे जंक फूड हेच झालं ते झालंय नाही का. काहीतरी बाहेरच्या वस्तू ख खायच्या घरात करायचा कंटाळा येतो. त्याच्यामुळे आरोग्यावर आपल्या त्याच्या परिणाम होतो एकदम हे ना. आता हे बाहेरच पण पदार्थ बनवत पण ते ते पण इतकं काही चांगल्या पद्धतीने बनवतात का, नाही कि, त्यांचं काय स्व स्वच्छ सगळ्या गोष्टी किंवा मग ते चांगल्या प्रकारच तेलाच वापरत वापरत वापरतात की, नाही आपल्याला माहिती नसत.
हा आणि आरोग्यासाठी पुरेशी झोप खूप गरजेची ते म्हणजे निरोग निरोगी. निरोगी आरोग्यासाठी दररोज. सात ते आठ तास झोप त्यामुळे म्हणजे असं नाही का, मानसिक थकवा दूर होतो, आणि जी पॉझिटिव्ह एनर्जी ती शरीरा मध्ये मध्ये टिकून राहते.
हम. ते काय आता व लोकांचं दगदगीचं जीवन झालंय ना त्याच्यामुळे अ कसं पटकशी खायचं प्यायचं झोपत झोपाय झोपत लामचीच गोष्ट. कारण मुंबई साईड जर बघितलं आपण तर मग तिकडे बघ तु म मोजून चार, पाच तास लोक झोपका झोप काढून ते कामासाठी दगधग चालते त्यांची. झाली.
हा आणि तुम्हाला माहिती आहे का? हा आणि आ असं म्हणजे. दरवर्षी पूर्ण एक हू माणसांनी पूर्ण शरीराचे चेकअप केले पाहिजे त्याच्यावरून समजत आपलं आरोग्य.
हम हम हम हम पण ते आता मी सांगते काय की, आता आपल्या इथं काय आयुष्य जगण्याच्या मागे पाठी मागे लोक आता स्वताकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ नाही. हे ना. पैसा कसा कम म्हणजे. पैसा हे कमवायचं फक्त हेच ध्येय आहे, आताच्या लोकांचं. पूर्वी तच नव्हतं पूर्वी बघ क कमी पैसे कमवायचे चांगलं खायचे आणि अ कमी पैशांमध्ये लोकांचं हे व्हायचं निवारण व्हायचं बरोबर. आता तसं नाही आता सगळ्या गोष्टी अवेलेबल पाहिजे घरामध्ये किंवा सगळ्या सोयी पाहिजे तरी माणूस सुखी नाहीय कारण आरोग्य सात देत नाही ना यावेेळेस.
होअ ह अ ह.
तु पैसा कितीही कमावला पण म त्याच शरीरात जर त्यांना साध देत नाही म ते उपयोग नाही ना पैसा कमावला आधी लोक स्वतःच्या शरीराकडे आधी तू गावाकडे जा गावाकडे सुद्धा सुद्धा आहे ना बरेच लोक अजून पण की चेकअप करतात असतात ते आपल्या बॉडीची
हा हा
खेडेगावातली लोक आणि थोडसं काही आजारी झालेली का लगेच ते लोक दवाखान्यात जातात तस आपल्याही सिटीमध्ये नाहीये सिटीमध्येध्ये कसं दुर्लक्ष करता एकदम कि तापच आहे ना मग जाऊन नंतर होऊन जाईल गोळी मध्ये अस आपण दुर्लक्ष करतो तसं गावाकडे लोक हो. ते या बाबतीत खूप हे राहतात नाय का
हो बरोबर
तिकडच बघ पूर्वीचे एकशे पाच पाच शंभरच्या पुढेच त्यांचं एज व्हायचं
हो
शंभर आता. आता चाळीस मध्ये पंचवीस मध्ये अटॅक यायला लागलेले आहेत हम हम
हा तेच त आता आपण दोघं आता बोलतोय माणसाच आजच्या घडीचा घडीचा हे नाही
हा आताच्या म्हणजे आताच्या हेच्या मध्ये परिस्थिती अशी झाली आहे की क्षणात त्या माणसांला काय होईल आणि काय नाही सांगता येत नाही आता जिमची जिमचीचं मी जिम मध्ये कसा बॉडी आता हे नाहीच रे त्याने ह बॉडी बनवण बरोबर जिम कस ते प्रोटीन पावडर आहे त देऊन त्यांची बॉडी बनवत असतात पण तिथे सुद्धा मी असं व्हिडिओज बघितले क ति किती संंट्या आलेला त्याच्यामध्ये मला एवढ तुही जर बॉडी मग तुम्ही तुमच आरोग्य तर चांगलं पाहि ना ते ठिकाणी
हो बरोबर
नैर्गिकरित्या नाही त्यांचवालय हे कृतिम णतय कारण ते ते पावडर वगैरे घेऊन त्यांची ती बॉडी बच्या ठिकाणी त्याच्यामुळे हा फक्तेच त्याच्यामध्ये एवढी बॉडी दिसून ते काहीच उपयोग नाही त्याला तुम्ही क्षणात जर तुम्हाला अटॅक हा मिनटात जर अटकच तर मग काय उपयोगच नाही ना त्याच आहे आणि हे योगा वगैरे करणं हे आपण करू शकतो कारण हेच होत आपण करतो योगा बरोबर कि नाही ते इन्स्टॉलमेंट घेऊन ते हे करून मग ते काही सु जायचं मला आता हे मला एक कारणा काय मल्लिका कोणी बोलाय का नाही आहे का अर बस सँड पण कोण आहे ती सहाट काहीतरी यायच तिचं पण तिच फिटनेस पाहिल का त्याच वय वाटत नाही कारण ती योग करते शिल्प शिट्टी सझाल त योग करळते हा म्हणजे असं पण मग ते खा पिण्याब त्यांच जरी किती असलं तरी ते खाान पामुळे त्यांचं आरोग्य व्यवस्थित कायच आपल्याला तर काही माहिती नाही हॅलो हॅलो हॅलो आवाज येतोय माझा